हॅलो काय पडल्या का नाही सुट्ट्या झाल्या क नाही. म्हणटलं संपला का नाही तुमचा, बघूया फोन लावूया काय तुमचा फोन नाही मॅडम काय नाही.
हा. काय नाही ग चाललंय सुट्ट्या संप संपल्या सोड. एवढं काय सुट ट्टीच आग म्हणजे
म्हणजे तुम्हाच्या सुट्ट्या संपल्या आता चालू होईल ना ऑफिस तुमच.
हो हो आता चालू होणार ऑफिस.
बर बर मग म्हटलं काय जरा निमंत्रण द्यायचं होतं तुम्हाला. आमच्या गावची यात्रा हाय. आता तुम्ही राहताय सिटीमध्ये आम्ही राहतोय खेड्यात. मग आता तर आमच्या कस परंपरेनुसार चालत आलेली आमचे काही जे रीती रिवाज आहेत. ते तुम्ही म्हणजे यात्रेला येऊन बघू शकताय किंवा कस असतय सगळ. तुम्हालाच तेवढा आनंद, तुम्हाला आता व्य कीशनच्या सुट्या पण पडलेल्या म्हणलं, फोन करून बघूया येताय का. मी बोलवन्या साठी कॉल केलेला. सगळ्या फॅमिलीला घेऊन येऊन
नाही गं अ हां मी तेच म्हणत होते. हेंची आत जत्रा आली असेल ह्यांनी मला कॉल कसा केला नाही आज.
नाही तुम्हाला तर माहितीय किती मोठी आमची यात्रा असत्या. काही गोष्टी कसं तुम्ही बघितलेस ना गेल्या वेळेस कसं कसं असते देवीच आमच्या खूप पूर्वी काही परंपरा आलेल्या आहेत त्या चालतच आहे त्यात म यात्रा आहे त्या आणि त्यातली एक यात्रा ही एक आता सिटीमध्ये इतकं कुठं असतं गावाकडच आता रोळी परंपरा केल्या जातात.... ती ती टीम मध्ये कुठलं आलेय एवढं
सिटीमध्ये सिटीमध्ये एखादं देऊळ लागणार नाही
हो आता बघतेच ना मंदिरं कुठं कुठ तरी असतात आणि त्यात पण यात्रा भरवाय एक तर किती गर्दी किती गाड्या आणि भरवणार कुठे यात्रा
हम्म, आणि काय होते माहितय आणि जरी जरी म्हणजे कुठेतरी असेल, तर ते खूप लांब असतं अग आणि काय होतं कामावरून दमून यायचं आणि पुन्हा एवढ्या लांब ‌ जायचं म्हटल्यानंतर, नको वाटत ‌ते असं होत.
हो बरोबर आहे आणि तुम्हाला माहितीये गावातलं नियोजन किती एकदम चोख असते गावचे कारभारी सरपंच किंवा बाकीचेही कमिटी वेगळी असते
दिवस आधी गरज
हो तयारी असते्या चालू हो नियोजन चालू असते आणि
ते ना, ते शर्यत ते
हो अग खूप चा चार-पाच दिवस तरी अं म्हणजे कार्यक्रम, परत महाप्रसाद सगळं चार-पाचदिवस चालू असत. आमच्या इथे गाव जेवण असते ना घरी कुणी नाही जेवढं आपल्या घरात,
हं म्हणजे आमच्या इकडं पण आम्ही जातोना. म्हणजे अं घरी अन् गावी मग त्यावेळेला पण तसच असतं बबा म्हणजे खूप आधीपासून नियोजन काहीतरी करत असतात ते. आणि पहिल्या अ पहिल्यांदा सुरुवात तिला असं अ म्हणजे, त्यांची सुरुवात कशी होती माहितीये तुला म्हणजे आमच्या इथं झेंडा हो हो वेगळ म्हणजे प्रत्येक गावातले परम पराय कसं वेगळं हा आता आमच्या इकडं कसंय म्हणजे पहिल्यांदा झेंडा रोवला ना कि मग ते यात्रेची म्हणजेच
सुरुवात झाली, बरं म्हणजे तुमच्या गावाकडच सांगताय काय?
हा गावाकडचं सांगते ग आणि तिथ कसं असं झेंडा असतो ना, त्याची रवलं ना कि तिथून सुरुवात म्हणजे यात्रेला होते. मग त्याच्यानंतर हळूहळू मग ते शर्यती होतात. म्हणजे प्राणीं ची म्हणा किंवा बैलगाड्यांची बैलांची शर्यत असं होतात नंतर तुला सांगते, त्याच्या ते झालं ना शर्यती कि त्याच्यानंतर मग आम् च्याकडे कुस्ती म्हणतात कुस ती असते बघ.
हा.
हा मग त्या कुस्त्यांची शर्यत
कुत्र्याची शर्यती हो ते आमच्याकडे पण असतात कुस् त्यांच्या शर्यती परत बैलांच्या शर्यती लावल्या जातात, आता तर नवीन आले कुत्र्यांच्या पण शर्यती असतात.
हो हो आता ते काय काय काढ तील लोक आणि काय नाही.
काय नाही असं असतं का कुठं, कुत्र्यांच्या अगं शर्यती पण लावतात.
नाही आपण म्हणतो खरं पण तू म्हणजे बाहेर देशात बघितलंस ना तर ति तो असतात अगं म्हणजे कुत्र्यांच्या शर्यती असतात नंतर म्हणजे कोणतं कुत्र चांगलं हे पण असते हे आपल्या इकड जर सा आपल्याला वेगळं वाट त पण बाहेर देशात म्हंटली ना तर ते हे सगळं चालू चसतं म्हणजे असतं हे. शर्यती म्हणा हे म्हणा.
आपल्याकडे शर्यत ना बैलगाडी, बैलगाडीची शर्यत जास्त आपल्याकडे फेमस होती, पण मला काय वाटते तुला सांगू काय म्हणजे मुक्या जनावरांना असं पळवण कितपत योग्य आहे किंवा त्यांना पण त्रास होतोय.
हो ते बरोबर नाहीये.
मला काडी शर्यत ही बॅन करता, करावी बंद करावी कारण त्यांना पण जीव आहे, त्यांना म्हणजे त्रास होतोय ना ग.
ते परंपरेनुसार जर चालत आलेले रूढी परंपरा असतील तर त्या आपण एकट्याने बंद होऊ करू शकत नाही ना. कारण आपल्या कसं होतं एका पिढीकडून दुसऱ्या पिढी जातय दुसऱ्या पिढी करून हा हा हा मग ते असं आहे ना आणि
असं पण काही गोष्टी नाहीत, पण काही गोष्टी आहेत.
आता वाटतय आपल्याला असं पण आता आता आपण आहे तोपर्यंत आता आपल्याला असं वाटतय ना.
ते मत मग वैयक्तिक मत झालं हो म्हणजे माझ माझ ते वैयक्तिक मत झालं की बैलगाडी शर्यतीमध्ये अस हे पळवण मला बैलाना चुकीच वाटतय म्हणजे कुठल्याच प्राण्याना पशु पक्ष्यांना त्रास देऊ नये माणसं सानेतरी
हो.
हो आणि यात्रेमध्ये कस प्रत्येक देवी धर्माचं वेगवेगळं हे असतं ना ग म्हणजे पालखी म्हण किंवा काही त्यांच अ यात्रा काही म्हणजे असं नॉनव्हेज बनवतात. कुठल्या यात्रेला नॉनव्हेज चालतं कुठल्याला पुरणपोळीचा नैवेद्य कुणाला खिरीचा नैवेद्य असतोय. आमच्या इकडं आहे. तिथं तर आम्ही पुरणपोळी बनवतोय किंवा घरी जे पाहुणे जर आले म्हणजे गावात ना खीर भात म्हणजे खिरीचा मान आहे खरं पण नैवेद्याला पुरणपोळी दाखवतात आणि प्र हा प्रसाद असतो ना आमच्या इकडं देवळात तर खीर भात वांग्याची भाजी आमटी असा दोन तीन दिवस कार्यक्रम जेवणाचा चाललेला असतोय अग.
होय आणि ते दु दुकानं वगैरे पण येतात. नाही का?
ग इतकी गर्दी होते ना तुला काय सांगू चालता येत ना इतकी गर्दी असते इतकी दुकानं, पाळणे, खेळणे इतकी इतकी भरवता भरतात ना आमच्या इकडे यात्रा. करूच नकोस तीन चार दिवस क
आ एवढं म्हणजे होतेय पण पहिला आधी म्हणजे तेव्हा एवढं होत नसेल नाही की नाही.
पहिलं आधी इतकं न आता कसं जरा पहिलं आधी इतकं कुठं
म्हणजे कस एवढं कस पहिल्या लोकांना एवढं काय म्हणजे हे नव्हतं ना. म्हणजे त्यांच्या वेळेला एवढं होत असेल पण असं हे जे शर्यती म्हणा किंवा पाळणे म्हणा
आता नवीन नवीन आता कार्यक्रम उपक्रम राबवतात ना आता आमच्या इथं कसं वृक्ष लागवडीचा उप उपक्रम राबवला बघ स्वच्छतेचा राबवतात गाव स्वच्छता किंवा कुठतरी एक गाव दतक शाळा दत्तक घ्यायचं तिथं आणि नवीन नवीन काहीतरी डेव्हलप करायच
हा आणि मग ते पहिलं कसं होतं पहिलं एवढं नव्हतं ग म्हणजे पहिलं कसं आपलं थोडस देवळ असेल ते फक्त देवळ सजवणे आणि आपलं काय असेल ते नारळ वगैरे देवळाला फक्त जाऊन याय च आणि घरातच काय असेल ते हं गोडधोड घरातच काय असेल ते करायच किंवा देवाचा निवद करायचा एवढच आता त्याच्यात किती सुा धरणा झालेत ना जस पिढी पुढं जाईल परं हो पाडत गेले खूप म्हणजे पाळणे म्हण
हा आधि बग नाग आधी यात्रा जत्रा किंवा उरुस वगैरे आला तर नर म्हणजे पशुबळी दिला जायचा
हम्म आता ते जास्त करून जरा बंद झाले म्हणजे े कमी प्रमाण झालंय त्याच
ह ती ती एक चांगलं झालं की बाबा जागरूक्हायलात लोक किंवा अंधश्रद्धेला बळी पडत नाहीत आता आता आताचा समाज साक्षर आहे त्यामुळं कळते दिलाव का होते देव फक्त भक् तिचा भुकेला आहे आणि तो समान देवाकड जात धर्म पंत असलं काही नाही त्याला सगळे समान आहेत मग माणूस कसा भेदभाव करतोय असं पण आहे ना म्हणजे त्यावेेळेसच्या रूढी परंपरा बघे कशा होत्या आ थोड्या आत्ता त्यात नवीन पण
चकले लोक नव्हती ना त्या काळात
बरोबर आहे
त्याच्यामुळे त्यांच जस आहे तस त्यांनी त्या परंपरा चालू ठेवल्यात
देवीच सांगते काय तुला आमच्या इथं महालक्ष्मीची यात्रा भरते आणि सकाळी अगं पहाट पाच वाजता काकडा आरती असते जे कार्यक्रम चालूवतात ना पहाटे पाासून काकड आरती झाली की पालखी निघते मग पालखी निघल्यानंतर पूर्ण असं गावात गावात सगळ्या फिरवली जाते सगळ्या ढोलता ढोलताशान अस सगळी अशी पालखी फिरवली जातेस ह आणि देवी तथ सगळं ते पुूजारी करतात पण त्यानंतर महाप्रसाद चालू होते यात्रेचा मग सगळे उपक्रम म्हणजे निगे ठरवलेले असतात ना रक्तदान शिबीर एक दिवस कुस्ती मैदान असतात महिलांची कुस्ती असतात पुरुषांची कुस्ती बैलगाडी य अस आणि मुलांसाठी पण कार्यक्रम असत ग मुलांसाठी लहान मुलांसाठी मण छोट्यांसाठी मोठ रांगोळी स्पर्धावतात परत हस्ताक्षर स्पर्धा म्हणजे आताच नवीनच सांगते आधी आम्ही लहान होतो त ठेव पण आता फ काळ बदल आहे आणि मला वाटत हा बदल. खूप चांगला आहे आणि निर्मूलावर
आणि आधीिक सगळं एवढ्या सुखसोयी पण नव्हत्या ना.
हो हो आणि वृक्षारोपणचा कार्यक्रम ठेवतात, आमच्या इकडे आता मग काही परंपरा म्हणजे ह्या आता ज्या इथून ज्या परंपरा होईल त्या चांगल्याच आहेत ना? आणि ज्या बाकी- सगळं म्हणजे आता म्हणतोय आपण एन्जॉय सगळं सगळं भरवतात खण्याच - गाडे येतात, पाळणे-खेळणी आणि सगळ्यांच्या घरात म्हणजे पै म्हणजे असं पाहुणे रावळे असतात.
हम्म मज्जा येते.
आणि नवीन कपडे घालणे ते फिरण चार दिवस कस गेले कळतच - नाही.
हो हो ते तर आहे बर- ठीक आहे आता तू एवढं सांग- तेस तर मग मी क नाय -
तू यच यात्रेला मी- सांगितलंय मी वाट बघीन बघ नक्की य मी परत- कॉल करीन तुला नक्की आठवणीन यायचं सह - कुटुंब सहपरिवार.
हो हो हो हो. सह कुटुंब सह परिवार येणार कारण तू माहितीच एवढी छान दिलेस. एवढं छान सांगितलंयस एवढं आधीपासून चालून आलेली परंप- परा एवढी तू सांगितलीस म्हटल्यानंतर मी येणारच. नक्की
नक्की य. चल बाय ठेऊ का?
ठेव.